हॅलो!
झोपला का नाही अजून का रडाला वाट
त नाही बसलाय ना दंगा करत, आता झोपतोय व्हयं आता उठला झोपून तो.
होय हर
आता नाही फिरत नाही आता आता एक झोपेल, खरं तीन चारच्या दरम्यान आता नाही लवकर झोपत
हो हो चालतंय, म दिवस बर या येत नाही ते सासूबाई?
नाही आता आठ वाजता गेलाय, की चार, वाज चार पर्यंत चार पाच वाजता दयायला त्या इथे शोरूमला जातात हाऊस किपिंगचच करतात त्या हूं शोरूम मध्ये जातात
मिस्टर काय?
मिस्टर इकड आहेत हॉस्पिटल आहेत
हम्म हम् ह.. बहिणीच
काय म्हंटला?
बहिणीला कुठं दिलंय तुम्ह
बहीण इथंच आए. आमचं एकच आए. होय दोघ ती पण जवळच य आम्मी
हम्म ह म तिथल्या तिथं
हा आणि काय म
काय नाही. आणि काय दुसरं? काय करत नाही वाटतं तू.
काय झालं?
आणि काय नाई वाटतं वेगळं काय तुम्ही
वेगळं काही नाई, नाई.. न्हाई शिवण क्लास वगरे काही शिकायला नाही, फक्त बिकॉम
ह! मग जॉब वगरे काय हे केलं नाई?
नाई न.. हा थोडासा जरा मोट्टा होतोय तोपर्यंत हा बारका हा शाळेला जरा जाय लागला नुसताच आणि सासरे पण घरी हे होते ना. ऍडमिट होते ते. पा सॉरी झो झोपूनच होते ते. त्यामुळं नाहीच मग
हो.. घरी पण म कामं आस
कोणतरी लागतंय घरी एक जण होय. त्यामुळं नाहीच हम्म.. बोला आणि काय म? आणि काय नाही बघा. निवांतए. तुमच्या घरी साऊसासरे
हो सासू आहे. मिस्तर, दोन मुली एकटीच तर माहेरातच असते.
हा हा..
यो हा म तेव
सासू काय जॉबला जातात?
नाही हितं मागावरच की काम, रोटणी ते पुसायला तर हो जात त्यानी मी सकाळी नऊ वाजता गेले की संध्याकाळी सहा वाजताच घरी येतात. हम् डबा घेऊन जातात.
हा हा आणि मिस्टर?
त्यांनी मागावर, ते काय जेवायला येतात. थोडा, आठ तास पाळी असते तुमची? चार बारा आठ चार अस एके इकड काय, दुसरं काय काम नाही विचारायचं.
हा.. इकडं ते सगळं मागच नाही, इचलकरंजी म्हंटल्यावर तिकडे सगळं ते मागावरतीच होय.
होय.. उभारलं? बसायला मिळतंय सोडा, कांडा घातले कि बसतत. आस्तय उभा राहून बसरून
हम्म हम. धनुचे पण मिस्टर मागावर जातात ना.
होय. त्यांचा ऑटोमाग काय आहे मोठ्ठ्या मागा ए
हा हा हा हा.
तुम्हाला काय वेळ मिळत नसल या मुलांच्या
नाही, वेळ कुठला काय? आई कामा आवरत नाही. होए.. आहे ही काम करू देत नईत. नाही बारक्याकड तर लई लक्ष लागतय, तो तर तोंडात सगळं घालत असतोय त्यामुळ तेज्याकडं लक्ष द्याय लागतय. हु हम्म मोठा काय नाही, असतोय तो टीव्ही बघ कु ट मोबाईल बघ चालू असतय तेज
होय.
क्या सगळ हे काढ ते काड चालू असते, पडतोय सारखा सारखा
हम्म आता दात आले असतील?
दात यायला लागल्या आता डाडा याय लागल्यात, दात चार आल्यात डाडा पण आत्
आता दाड या लागलीत की जरा त्रास करत्यात संडास, उलटी
होय.
उ हू
तेच आता हाय आता, त्याच याय लागल्यात जरा आता सुजल्यात हिरड्या सगळ्या
होय आता चालू झालेय की
होय बोलत नाहीे आजून खरं अजून फक्, हा ते आमचा ला मोठ टा पण वेळानच बोलला.
हा ह
पण आता बहुतेक वेळानच बोलणार, दोन वर्ष पूर्ण झाल्यावरच बोलतोय काय काय माहित फक्त पप्पा तेवढा एकच शब्द बोलतोय.
एक एक वेळान बोलत्यात, एक लवकर चालतय काय? उभार तर
उभा चालतय वगैरे, चालाय शिकलाय लवकर खरं बोलनाच झालाय लवकर
म्हणजे ते थोरला वेळानं बोललाय तेज्याच
हा तो पण वेळानं बोल्लाय त्यामुळ मला पर वाटते आता हा पण वेळानच बोलेल असं वाटा लागलय.
हो, नाव काय ठेवलाय दोनी?
त्याच मोठ्याच साईराज आय. हेज शीवांश आय, हम्म
हम्म.
दमवत बसतात दिवसभर, मोठा पण आहे एवढा मोठा झालाय तो पण ऐकत नाही तो पण, तो दहावर दहा वर्ष चाय तो
होय.
हम्म जरा गॅपच पडला जास्त नाय सेमिला आय होय. सेमीलाय, त्याला काय इथं स्कूल बस असत्या फाट्याला त्या त्यामुळ स्कु स्कूल बसन जातोय.
होय.
हम्म तिथंच बस, आणि बारकाय बारक्याला बघत बसाय लागतय. दिवस, साई त्याला जागा दे बसायला.
घेऊनच बसाय लागतय मुलांना, काय तर आणि तोंडात घातलीत की आणि अवघड
तोंडात आता मगाशीच त्या पेणाची य रिफिलचा थोडासा तुकडा होता. तोंडात घाठले आणि मी पण बघितला पण नव्हता आणि थोड्या वेळान बघितला हा काय खाय लागलाय जरा बघूया तर तोंडात म्हणून ते रिफिलचा तुकडा तेज्या तोंडात, काय वाट टल ते खातोय तो पण
होय तोंडात घालत्यात सोडा पोरं
कायपण घलतत
हम्म जवला क नाहीग
नाही जेवतोय कुठल्या एवढ्या लवकर नाही अजून दोन वाजता्यात जेवायला
हो घरी येत य तोय तार तुम्ही एकतच
एकटीचवयव आणि बारका एक हा मोठा एक असतोय तो काय शाळेला गेला की शाळेला जातोय मग काय ऐष्टी असतोय आता हाय घरात आज
चाले का
नाही नाही का तुम्ही जेवला की नाही
नाही अजून आता जवाय त
हा हा हा
चा नाश्ता झाला आता अनेक कामावर न होता जेवय
हा हा हा हा
हम्म
ह बोला
आणि काय म्हणलं काय बोलायचं त्याच्या नवीन असल्या म्हणा काही फिकिकत नाही ते पा पाच कॉल करायचा ते जा आवडपासते काय बोलायचं
ते याच्या वळ काही बोलायचं नाही ना ते हा तो विषय सगळ्यात तो काय बोलायचा नाही
हो
हम्म
हम्
काय म
सगळं आवरून बसलावरत
आवरले आता सगळं आवरले हा आता जेवायचं वगैरे थोड्या वेळानं तुमचा का कॉल लागणार झालाय
दोन कॉल लागले काल
हा
लावलं आणि आज लावायला गेल तर लाग ना तस झालं
मस
त्याच आता ग्रुप वर टाकलंय बघायचं तीच कॉल दाखवा लागल्यात दोनच झालेत काल ते काय प्रॉब्लेम आहे इथ ग्रुप वर टाकलंय
चालते की तो हा चालेल चा आणि काय पाऊस आहे काय काळी बाळ पडेल बघ
पाऊस नाहीये आता काय नाहीये
हा हा हा हा
सकाळी होता आठ नऊ वाजेपर्यंत होता
हा हा हा हा हा हा हा धनू धनुकडे काय ब्लाऊज शिवाय जातय काय
नाही नाही मी नाही जात तरी एकदा शिवून घेतलं आमच्याच तिकडं माहेरे बहीण आणि आई मम्मी शिवतेात ना आमच्या
हा हा
तिकड तिकडून शिवून आणताय माग यांच्याकडे क्षषण घेतलेला
हि जी ओळख कशी मग काय तिथे जवळ आहे म्हणून
जवळच आहे की त्यांनी पाठी मागावीेत आम्ही पुढे इथं
हा हा हा
मग त्यांच्या मुली बी आमच्या मुलीसोबत साळल्या आहेत
हा हा हा हा
एका एका शाळेत आहेत ना नि त्याच्यामुळे बरोते हम्म त्यानीच दिले सोळा नंबर वला ह् बोल
होय दचस मला पण सकाळी कॉल आली ना
हा
तीच म्हटलेली मग म्हंटलं बघूया नाही मावशीची मुलगी मावशीची मुलगी ती होय हा अछ मुलग मोठी तिकडच असते माहेरमध्येध्ये
होय तिकडेच आहे ते तोंली तिकडेच असते ती सववीला आहे साहावीला
हा हा त तिकडं काम दमवत्या म्हणून ठेवलाय काय काय
होय तीघे दमवतत ना मग ल लवकर लवकर ल राहिलं नाही मला ते म्हणताना त्यासाठी ते म रम दमवत नंतर तिकडेचत होय दोन वर्षापासून तथच आहे
हा हा हा हा
आणि आम्ही हे भाड्या न आहे ना घरी त्याच्यामुळे ते हे होतंय सारखं तिकडा पाणी कप च म हे के ना तिकडेच ठेव तिला होरवढालांगय
होय सुट्टीला वगैरे आले असे
हो हनी घ दोघी केल त्या एक महिना मग ते आलती एक आठ दहा दिवस तेवढा राहून गेली
हा हा हा हा
काय ना मग त्यांची शाळा लवकर चालू होत्या आणि इकड कस फ्रिल म सुट्या पडत
हा हा बर बर चालते मग जेव वेला वाढा त्यां ना आणि मग थोड्या वेळने करते कॉलनी हा हा हा चालेल चालेल
हम्